हां कां
कायं झालंय
कायं नाहीं हांय की बसले हो
जेवलीस
हां जेवणचं केलतो चिवडा आणांयला.
हम्मं कायं म्हणतीस
कायं नाहीं बाई बसलेलो होतो निवांत वेळं मिळालां तरं त्यांनी घेऊन आलो स्कूंलमधूंन पोरांना.
हम्मं
हम्मं बसूं नां
मानी कायं म्हणतीस
बसले.
हम्मं कांल रात्री रडलां लंय रडलां बाई इथं आल्यांवर.
कां
कायं माहीत लंय रडांलता लंय म्हणजे लंय सगळीं ह्यांच्या भोवतीनच रडांलाय म्हणूंन. साडे दहा अकरालां दिलेलं
हां
झोप नां नुसतं उसळ्यां मारल्यां रडांयलाचं लागली.
हां जरां असं मीठ ते उतरूंन टाकशील हीच्यांवन.
हम्मं टाकलं सगळं उतरूंन.
हम्मं हम्मं
मंग थोड्यां वेळानं जरां झोपूंन पाजवलो, माझ्यां जवळचं झोपलां.
अरे बापरे
असलं पोरं
हम्म हम् हम् चिव तसं नको.
कांल कायं छकुली दिदीची पूर्ण झालेत म्हणूंन.
किती
बारा कां किती झाले म्हणते.
हां हां तुझं किती झाले
मलां पाठव चांगले
काका कुंठे आहे
कां
प्रियंका दिलां देतो म्हणले झा
हम्म! मग दिली असणार आहे तिला.
हम्म!
आता मी पण पल्लीला एकदा ट्राय मारतो.
ह त्याला रेंज नसते पहिला फोन करा आणि मग झिरो कट होते.
तेच कि, तिला पहिला रेंजमध्ये जा म्हणतो थोडा वेळ बोल म्हणतो.
हम! बसी!
म आणि काय म्हणतेस?
काय नाही बसले निवांत. झाला शाळे पासना
हम्म! काल जाणार होतो.
हम!
कालसा चेंजेस म्हणाला जेवण करतो या.
व्हय तेच सांगच
नको म्हणलं. बाहेरच खाल्लो मग ढोसा तेन. अ पालो.
जेवून गेल असतीस.
कुठलं बई थ मिळतय. पोरग्या संग लवकर जाऊया म्हटली त हेणी.
हा.
काय स्वतःचीच फोर व्हीलर आहे एवढं सोड एवढं काही वाटत नाही.
नाही खर ते उघंच आता आधीमध्ये ती ग ते हवा वेगळी असते तर तिथच कळाल नाही बर झालं.
हां.
रांगोळीच्या पुढं ह्.
हं. हा. तेच ह्यानी म्हणतात अ मांगूरला जाऊन जर गेली असती तर काय केल असतो. म्हणून मांगुरला जायलाच नको हवा मारुन सरळ घर घाटुया म्हटलं. मंगूरला
तसं दोन आहेत मांगुरला जाताना दोन पेट्रोल पंप आहेत तस बी आमचे.
नी पंक्चर झाली तर काय करायचं?
हमं होय.
अस भी हाय आणि
हं.
चिव काय करा आल्या?
खेळालात दोघी पण
रडली काय काल?
हा रडायलती रडतंयच आली. बा बा मग काय काय समजवत बसल मी स्वयंपाक करायला.
अम्.
मी स्वयंपाक करलतो बाबा काय समजवत बसलेले.
हम हम.
शनिवारी पाठव.
हम्म. कोणा बरोबर पटायचं.
खालीचस का काय?
हम्म. हरी झोपला?
हम्म झोपलाय.
कृष्णा.
वोकर आणायला गेलेत हरीला.
हम्म सासू वरडाल्या ग. कशाला काय पाहिजे ते करालायस असं म्हणाल. नाव सांग तू थांबा तुमच्या नवऱ्यास नी विचारतो जरा.
अ्.
ब्लाऊज ब्लाऊज शिवा म्हटलं की तुमस् नी नको वाटते. आणि हे करायलायचं असं तस. लय बडबडालती हे हे कशाला करालायस.
काय हे म्हणज.
हे जे आता तुझ्यासोबत मी बोलालो हे.
हा हा.
कशाला पाहिजे.
हम् हम हम् हम
अस म्हणलाते.
ते तर आहेस.
हम्म हम्म.
पाऊस कसला मोठा आला. दिसत असतू ह्
मग ग. तेच म्हणून तिच्या समोर काय बोललोच नाही मग थांब तुमच्या नवऱ्यसानी नाव तुमच नाव सांगतो म्हणून.
म लगेच त्यांना सांगायला आहे काय हे बरं दिसते काय बघ काय करालेत. कशात तर आडकून बसतील तू मासणी बाय बी आडकून ठेवतील असं म्हणाले.
हम ह.
माझं नवरा म्हणलं बाहेर ये तुला बंद करायला लावलोय बंद कर. मी म्हणले गेल्यात तोपर्यंत करूया मरुदे तिकड.
गूगलवर सर्च करन.
हम्म
अ का तर
तू सगळं करून बसलास ना
सर्च केले तुस
हम्म
जितलं
मा ते
व
आं
क ल लगेच कट केलीडग
हम्म
शू तसं बघायचं ते आजारी पडतेय बघ तू न तरर नाही ज थँकू त चला त
आमच्यात एक जायचं म्हणालात हा धबधब्याला बघूया आता काय म्हणत हरीला ठेवायचं म्हणाला मम्मीकडं हरीला ठेवायचं म्हणतात मम्मी पशी
कुत जा मारस आई आल्या
आताज होपाय याले मजा की उघड ना तू उघड तुला उघड त का मला उघडत नाही मलाकड क म हो ग तो मला उघड ना
मग तेच हरकर राहील काय शंकाच आहे जरा
हम्म पेला त येडा वेळ काय मोटा वदी बोलत नाहीण ज
मग रामलिंगला तर जाऊया म्हणतात त्यांनी रामलिंग लाग कसा झोपलाय प ढोंग्या वर केला झोपलाय
चिक्कल झालाय घसरून पडलीच तर घसरून पडशील चिककल लय झालाय बाई मगशी पडलय मी बघ लाग बघ घाण झाले पॅन्ट पडलोय मी तिथं कसंण पेंट खाण झालाय चिक्कल झालाय की ढा बला बाई वा नाही तु मला स्कूल ला आणायला येतानाच पटतोय पॅन्ट घा आल्या नव्हती एवढी मला चिकल लागला उगंच नाही खरंच पडलय मी चिककल
ह
आई बसली तिथ पडश
हॅलो
हा माज्या कुटच बेबी नाही ते असच वाढले मोठ्या सारखं
आं.
शिव म्हणाले तुझ्या पोटात बेबी आहे काय मी म्हटलं माझ्या पोटात बेबी नाही खरं ते असंच वाढलय मो तु सारख
हम् हम.
अ बेबी हाय, आता मी अ हे करणार आहे बग, एक्ससाइज. हा ठीक आहे बाय. एक्सरसज येवरी डे.